हॅलो
हॅलो
हम्म
काय करायल्यास
जेवायलोय जेव ये
जेवालेस? आता केलीस दोन वाजायला आलीत.
होय आता झोपला ना ए बाळ.
हा हा.
जेवलीस?
जेवलो बय. जेवूनच बसलोये आता. म.
काय नाय.
झोपला काय?
होय झोपला आत्ताच.
हा हा.
हम्म आवरल?
होय आवरल बघ. काय नाय आत ता शिवाय बसले व्हय लय दिवस झालं आता दोन तीन दिवस झाले शिवलंच नाय. म आता म्हणलं हिला पोरगीला आवश्यक त्यां तला बघूया अजून तिझ कमी झाल्याशिवाय नाही.
होय. ते जरा कमी तर व्हायला पाहिजे आणि वाऱ्यातन आणि जास्त आता बघूया जरा कमी झाल्यावर मग अजून आहे तीन चार दिवस. होय झालं. तीन दिवस होय.
म बाकीच्या पोरींना उठून गेल, मग त्यांना पण उठते वासान. नाही नाही तरी पण उठते वासान.
झालं कि. म्हणजे तिचं तिचं टॉवेल साबण बीब पण वेगळंच दिलेय.
एकाच नाही तरी पण एका घरात राहतात त्यामुळे होते ग वासान. तुला उठलेल का लहान होय नैसर्गिक नैसर्गिक होते त्याला काय. खरे एकदा येऊन गेले की काही होत नाही. एकदा येऊन गेले की परत नाही म उठत.
होय.
तुला उठलेला?
मला लहानपणीच उठुन गेल.
हा ह म तुला नाही होत?
या य ते एक-एकदा तर उठते एक-एकदा उठून जातयच ते.
एकदा होतयच ते.
होय. मग गॅस टाकी तेनं मिळाल्या काय नाही तिकडं?
के
हे मुलकाच महाग करून ठेवले.
तिकडं मिळालं?
इकड नंबर लावून एकवीस दिवस झाल्यावर मग मिळणार.
ह होय.
होय.
हं हं.
सगळं तेल वाढलंय, तेल वाढलय सगळं.
हम्म.
एकवीस दिवसाच्या नंतरच की. आमची जात्या सोड दीड, पावणे दोन महिने जात्या. पाणी काय तापवत नाही त्याच्यामुळ जात्या. पाणी चुलीवर कापूस मिळतोय की कारखान्यात. कधी गिजरवर तापवतोय, कधी ह्याच्यावर गिजरवर पण लई लाईटबिल येतय ग मग. गिजरवर तापवलं कि सात-आठशे रुपये.
हम्म. मग काय नाय गिझर काय हिटर?
काय म्हणलीस?
गिझर काय हिटर म्हटलं.
हिटरच कि ते ह्याच्यावरच गं लायटीवरच. ति बी जरच म्हणते त्याला मग काय नई बाई म
गरमी व्हायल्या तिकड.
गरमी असं खतरनाक मला म्हणून शिवायला बसायला नको वाटालय. लय गरम होतय बाई पायाला तर नुस्त धग पडालागलीया.
काय करायच?
ते सर्दी तेन झाल्या त्याज्यामुळ गार नको वाटाय अजून कमी नाय बाई जरा
त्येचा बी त्रास होतोय ब हा
ते काय नाय आता वर दोन वर्ष झालं की ते पेटवालोय तेला त्याच काय नाई सोड होय होय जाळ घालून बा इकड आतच येत तेच
हं नाय तर धूर असतोय की नय छाती भरते तेन पण
एक अस् झालंय आता मधी ऊ उन्हाच्या वेळा ना क नई ते गार सगळं खाल्लेलं बर्फ बर्फा चं पा णी सरबत पेप्स्या ते सगळं गार गार खाल्लेल ते एकदम निघलय.
उन्हाळ्यात बर्फाचं पाणी म्हणतोय आपण पण चांगलं नस
होय त्यांन तर जास्त उष्ण ता होतय.
त हे फ्रीज मधलं पाणी प्यायच नाईत थंडगार माठातल पिलीस तरी चालतय खरं फ्रीज मधलं नाही बाई प्यायचं. मी तर गार कायच खात नाय ब ऊसाचा रस आणाय लावतोय ते पण बिना बर्फाचा हं आईस्क्रीम तेवढं खात
ते काय तुला चालतच नाय सोर पोरग बारीक हाय
हा खर आईस्क्रीम खायालोय बाई
खायालीस व्हय ते काय आता उन्हाळा हाय चालतय सोड फोडू नकोस तेला मग काय नाय ब स्नेहाला पण काल केलता फोन
काय म्हणालती?
काय नाय तिचं पण कॉलेज ते काय तर प्रोजेक्ट तेंन करायचय म्हणालती. म त्येज्यावर बोललो दहा मिनिटं आणि कट केला.
उचललेली
होय उचललेली की
अ हा
उचलेली. परवा दिवशी लावलेली तिला मग कर म्हणलेली
कधी रा रात्री
हा संध्याकाळीच की काल सा आठ साडे सात-आठ वाजता. अजून स्वयंपाक तेन करणार हुती अभ्यास कराल ती
अभ्यास कसला?
ये कॉलेजचं
हा हा.
ते काय काय प्रोजेक्टतेन पूर्ण करायचं हाय म्हणालती. हिथं करत करत बोलली
जेवण काय सकाळी करत असल ती?
नाही करणार हाय म्हणालती बाई. काय कॉलेजला गेेलती. शनिवार, रविवारचं कॉलेजला जात्या नई. हुं. इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स लावलीया. हा.
कुठं?
ते त्यांच्या तिथचं लावल्या वाटतं
मग?
हम्म!
इंग्लिश मिडियमला जात्या नई शिकवायला
हा तेच कि म्हणालती येतंय पण आणि जरा यायला पाहिजे, लागतयं म्हणून
पाहिजे गं
होय.
पण लावणारात. आता बघू कधी होतंय बाळ जरा मोठ झाल्यावर
होय. त्याला घ्यायला कोणतर पाहिजे. होय
म
साक्षीला तेन फोन केलतीस की नइ?
नाय गं.
काय गं?
नाही. केलं
हम्म. मी कल्याणीला लावलेला मगाशी, ती कुठं लग्नाला गेल्या म्हणली सोनीला लावला, सोनी पण कुठं बहिणीकडे गेल्या
मग
कधी लावतीस तेव्हा लाव बाई म्हंटलं आणि ठेवलो फोन. मग आणि काय नाही बघ निवांत.
स्नेहाला पण आलं नाही नव्हे.
हा.
स्नेहाला पण आलं नाही नव्हे.
होय नाही म्हटली बाई.
नाही एव पाचला येते आणि न क्लासला कधी जाते.
काय माहिती? आता सुट्ट्या पडणार आहे म्हणालती एक तारखेपासून.
पडणार असतील हां झालं, की परवा दिवशी हम्म. कॉलेजला नसेल शाळेला पडणार असतील.
मग
ते प्रोजेक्ट तेन पूर्ण करायचंय म्हणून. मग आणि काय रेसिपी ते कुठली करतीस काय नाही?
रेसिपी सध्या अगं
काही नाही काय पोरगं मोठं असतो. आंबोळ्या वगैरे
आंबोळी वगैरे करतोय की.
हा.
होय आंबोळी, लोणी डोसा.
हम्म. लोणी तेन मिळतंय तिकडं?
इकडं नाही ग काय मिळत एवढं खास.
हम्म.
तूप लावते तूप लोणी नाही. लोणी डोसा मला आवडतोय.
हम्म तिकडं असेल कि खर गाड्या वगैरे असतील की.
आपल्या इकडं सर.
नाही व्हय.
अ आपल्या इकडं कस छान चविष्ट मिळतंय तस इक
हम्म, आपल्या इथं लोणी डोसा तने त ह्याच्या काय ते राणी बागेजवळ असत.
छान मिळतील तिथं.
होय. तिथं काय सगळं चांगलंच असतय सोड जायलाच पाहिजे तेव
पण भारी मिळतोय.
तिकडं काय नाही आम्ही सोडून कधी जात. आम्ही राणीबागे पाशी नाहीतर भगतसिंग बागे आत दोनच ठिकाणी.
ते तर सुंदर बागे जवळ फक्त खायाला आहे बाकीच काय नाही.
काय म्हणलीस?
तिथं फक्त खायलाच आहे ग.
होय. ती सुंदरबाग कसली ती पण बघाय नाई मि आजून.
म्हणजे खेळायसाठी एवढं काही नाही खास. खायलं. भरपूर हाय तिथं गाडा जास्त आईत.
न्हेलास की बारावीला. परीक्षेला गेलतं तेंव्हाच कि तेेवडं.
होय, तेंव्हा मेन्सने आ जाततो बाई येताना.
हम्म ते आपला सगळ्यांचा नंबर तिकडच काडलेला आहे की.
होय, तुम्ही खरं तिकंड येतासा कोरोचि कंड.
होय.
होय.
आमचं लांब पडत स् तुमचं सरळं होतं तिथनं.
काढत काढत
हो, होय, होय, होय.
मग
तेच की गरमं एक एवढं व्हालय, होय त परत करतो थांब. हां.